हॅलो काय ना ंत होते आता थोडा पाऊस चालू झालाय थोडस पडला उघडला
हा हा मग
पडलाय
हम्म हम्म मग उन्हाळ्यात तुम्ही कैरी वगैरे खाल्ला असता असाल की
होय होय खाल्ले की
हम्म हम मग तुम्हाला असं म्हणजे कैरी कशी आवडते म्हणजे काय तर त्यात अ कैरीच काय पदार्थ करून खात का अस फक्त चटणी मीठ वगैरे लावून तुम्हाला आवडते हा म्हणजे काही कशी आपल्याला शरीराला खूप फायदेशीर आहे अं उन्हाळ्यामध्ये का म्हणजे जास्त कैरी खातात कारण उष्माघाताचा तर अस्या वेळेला जास्त होतो ना आपल्याला उननामुळे हा त्यामुळे कैरी कैरी होऊ शक मग आतापासून आपल्याला बचाव करते शरीर आपलं असतं ते थंड ठेवते आपली जे प पचन क्रिया असते ती सुधारते कैरीमुळे मग एखाद्याला जर ऍसिडिटीचा त्रास वगरे असेल त्यानी प मग त्यांना सुद्धा कैरी फायदा होऊ शकतो ऍसिडिटी पासून मुक्त व्हायला परता कैरीमध्ये विटॅमिन सी असते ना त्यामुळे डोळ्यांसाठी किंवा आपल्या त्वचे त्या जे आरोग्य असतं त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे कैरी
हा
हा मग मी तुम्हाला सांग एक दोन तीन रेसिपी सांगते बघा तुम्ही करून बघताय का आणि खूप म्हणजे हा हम्म म्हणजे पचायला पण हलकी आहे
पण येत ना बर पुराम बेच
हां हां
हम् त्याच्यामुळं आता जर ते लागलेच आंबे तर मग मी म्हणजे तू सांगितलेला जरा ट्राय करून बघेन
हम्मम हम्म म्हणजे एक सांगतो ती म्हणजे अस एकदम अस पचायला पण हलके सिडटेग वगैरे होत नाही असं म्हणजे उत्तम आणि आपण रोजच्या जेवणात अशी करतो अशीच रेसिपी आहे मग त्याला काय म्हणतात कैरीची आमटी किंवा आपण कैरीची डाळ म्हटलं तरी पण चालेल हा हा कसं एक वाटी तूर डाळ किंवा मसूर डाळ घ्यायची
हा
आणि अर्धी वाटी कच कच्च्या कैरीचे जे तुकडे आहेत ते वरचं कच्च म्हणजे कैरीच जे हिरव साल असतं का नाही ते काढून घ्यायचं सोलून घ्यायच हा आणि ते अ त्याचे तुकडे तुकडे करून घ्यायचे आणि एका वाटीमध्ये पाण्यात भिज
ह त्याचा भिजत म्हणजे ते आंबटपणा कमी होण्यासाठी
कमी होण्यासाठी हो हो भिजत ठेवायचे थंड पाण्यात भिजत ठेवायचे् मग कसं करायचं की पहिल्यांदा कुकर मध्ये हा म्हणजे आपल्याला जे हवे डाळ तूरडाळ किंवा मसुरडा ती भिजून ति मंऊ शिजवून घ्यायची कुकरमध्ये
हा
ह् कुकरमध्ये शिजवून घ्यायची मग काय करायचं गॅस वर कडाई ठेवायची आणि कडईमध्ये तुम्हाला आवड असल तर तूप नाही तरी तेल गरम करत ठेवायचं हा आणि मग त्यामध्ये मोहरी घालायची जिरे, हिंग, कढीपत्ता, आणी जे आपण भिज त ठेवलेली कैरी होती ना ती कैरी घालून ते परतून घ्यायच. ह हा थोडा वेळ प परतून घ्यायचा आणि एक पाच मिनिटं झाकून ठेवून वाफ काढून घ्यायची. म्हणजे कैरी कशी जराशी मऊ होईल हा. आणि मग ती कैरी थोडी मग कैरी थोडी शिजली की त्यात मग हळद टाकायची. हा आणि परत परतून घ्यायचं आणि नंतर ना मग ती आपण शिजवलेली डाळ होती ना ती टाकायची.
हम
आणि आवडत असेल तर तुम्हाला तिखट पण करू शकता किंवा तशीच म्हणजे हळद नुसता घारून. खाऊ शकता हा मग चवीनुसार मीठ आणि थोडंस ति खट घालायचं हां आणि थोडासा गूळ टाकायचा. गोडसरपणा यायसाठी हा आणि मग ती डाळ अशी पूर्णपणे उकळून घ्यायचे.
हा हा म्हणजे आंब्याच म्हणजे ते डाळ आणि आंबा ते एकदम शिजवाय च का? ह्यात आंबा नाही शिजवून घ्यायच
आंबा नाही शिजवून घ्यायचा कसं करायचं कुकरमध्ये फक्त डाळ शिजवून घ्यायची. आणि कडई त आपली फोडणी टाकायची. जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता
हम्
आणि त्यात भिजवलेली कैरी टाकायची आपण जी पाण्यात भिजवून ठेवलेली ना.
म्हणजे ती शिजवायची नाही कैरी
नाही नाही कैरी ती कढईत टाकायची आणि त्याच्यावर परत प्लेट वगैरे ठेवून ती एक मिनिट वाफ पाच मिनिट वाफ काढून घ्याय ची आणि त्या कैरीमध्ये मग आपण शिजवून घेतलेली डाळ ते टाकायचे
अच्छा
हा आणि मग
त्याच्यावर मिठ आणि अ टाकून ते खायच हालवून.
हम मग गरम भातासोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. ते खूप छान लागते मी परवाच म्हणजे ज्या वेळेला कैर्या खूप असायच्या ना आमच्या इकडे त्या वेळेळा मी करून बघित ली ती खूप छान लागते ती म्हणजे भातासोबत तुम्ही खाल्लात. तर खूप छान लागते. ह आणि एक म्हणजे आता आपण उन्हा तान्हातून प्रवास करून आलो किंवा जास्त
मग आपली कैरी काय म्हणायचं त्यासाठी कैरी म्हणजे त्यासाठी कैरी कोणतीही घेतली तरी चालते का?
हो हो कोणती घेतली तर चालते तस काय नाही मग त्या म मी काय म्हणत होते की, कि आता आपण उन्हातानातून बाहेरून प्रवास करून येतो किंवा आपल्या कामावरून कोणतरी येत. उन्हाळ्यातून तर त्या वेळेला आपण काय घरी करून बघतोय गार पाणी पितोय. नाही तर सरबत करून पितोय होय मग त्यासाठी मग आपण काय आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसात मी क आम्ही कसं करायचो कैरीचं पन्ह करून ठेवायच.
हा पन्ह नुसत ऐकलंय ते बनवत कसं ते माहिती नाही मला
हा मी तुम्हाला सांगते आता कैऱ्या घ्यायच्या आणि त्या कुकरमध्ये एक दोन ते तीन अ शिट्टयाने शिजवून घ्यायच्या कैर्या
हा
कैरी शिजवून घ्यायची कुकर ला
हा
आणि मग त्याचा काय करायचं मग ती थंड झाली की मग त्याचा गर काढायचा म्हणजे सालाव पोपच निघतं ति त्यामुळे साल निघते वरच हा मग तो शिजलेला गर असतोय ना आ कैरीचा तो शिजलेला र मिक्सरच्या भांड्यात काढायचा आणि त्यामध्ये गुड एक चम एक चमचा जिरे ूड धणेपूड सुंठ बडीशेप आणि मीठ घालायचं आणि ते हा आणि आणि वाटून घ्यायचा
का म्हणजे बडेशेपची पोट टाकायचे का
पूर टाकला तरी चालते बडीशेप टाकलं कारण आपण आता मिक्सर मध्येच बारीक करून घेणार आहे ना ते
अच्छा
हा मग ते पूर्ण सगळं बारीक करून घ्यायचं आणि एखाद्या डबबा बंद काच म्हणजे काच काचेच्या वरणीत किंवा कुठल्या पण असं बंद डब्यामध्ये ते ठेवू शकताय तुम्ही आणि ज्या वेळेला तुम्ही पिणार त्यावेळेला एक थंड पाण्याचा ग्लास घ्याय आणि त्यात एक चमच ते पन टाकायच आणि प्यायच असं एकदम आपल्या शरीराला थंडावा आणि पाण्याची कमतरता भासत नाही एक ग्लास पण यानं हा आणि त्याचबरोबर आ जेवणात अस म्हणजे जेवणाची चव वाढवण्यासाठी किंवा तोंडाला काहीतरी गोड म्हणजे काहीतरी वेगळ चव नसेल तर मग आपण कैरीची चटणी करू शकतोय त्याची ती कशी करायची तर कुकर मिक्सर मिक्सर मध्ये कैरीचे तुकडे घ्यायचे
हा
आणि त्यात पुदिना कोथिंबीर आणि फक्त गुळ घालायचा आणि ती अशी वाटून घ्यायची आणि ती तुम्ही त्याला फोडणी पण देऊ शकता किंवा बिना फोडणीच पण ती खूप मस्त लागते कै चटणी होय आणि एक तुम्हाला म्हणजे आमच्या इकडे आता म्हणजे जास्त खाल्ला जाणारा म्हणजे कैरच्या वे आपण कसं काकडीची कोशिंबीर करतो ते
हा
काकडी किसून काकडी किसतो एक कोथ टमॅटो किसून आणि कांदा वगैरे किसून आपण कोशिंबीर करतोय तसच कैरीचा तक्कू म्हण येतोय म्हणजेच कैरीची कोशिंबीर मग कसं करायचं कैरीचा जो हिरवा भाग असतो वरची साल ती काढून घ्यायची आणि किसणीच्या साहाय्यानत ती कैरी किसून घ्यायची
हम्म
आणि काही करायचं नाही फक्त कैरी ती किसून घ्यायची एका भांड्यामध्ये आणि त्या त्याला कैरीला त्या किसलेल्या कैरीला कनी फक्त तर मोहरी आणि हिंगाची फोडणी टाकायची वरतून
हा
हा म्हणजे आता आपण कसं खोबऱ्याची चटणी करतोय आणि खोबऱ्याच्या चटणीला कसं वरून तडका मारतोय भांड्यात घेऊन तस सेम किस फक्त गयरी किसायची त्यात मीठ टाकून ठेवायच कैरीलाआणि एका म्हणजे ज्यामध्ये आपण फोडणी त्यात फक्त तेल मोहरी हिंग जरा टाकायच करी वर अस टाकायच एकदम म्हणजे छान लागत कैरी म्हणजे कोशिंबीरीचा अस ते आंबट जर असं परत असं फोडणीचा वास म्हनजे छान लागतय ते खायला कैरीचा को म्हणतात त्याला हा आणि कैरीचा तकू
हा नाव पण वेगळच हाय
होय होय आमच्या इकडे भरपूर म्हणजे ते कैरी कैरी दिसले की फक्त तेच करून खातात आमच्या इकडे
होय छान आहेत पदार्थ सगळ्या रेसिपी त्या छान होत्या खरं
होय होय आणि म्हटलं तर कैरीच काय लोणचं आपण साठवणीचं लोनचं करतातच बायका होय होय आणि एक झटपट लोणचं पण करतात झटपट लोणचं माहित आहे का तुम्हाला
नाही
हा मग झटपट लोणचं कसं करायचं तर कैरीच एकदम छोटे छोटे आपण कांदा कसा बारीक चिरतो आमटीला वगैरे हा तसे बारीक बारीक बारीक चिरून घ्यायचं आणि फक्त काय करायचं एक म्हणजे जिरं मोहरी आणि चटणी आणि मीठ घालून त्यात हे घालायचं कैरी घालायच आणि त्यात एक चमचा साखर टाकायची आणि ते पाचच मिंट फक्त गॅसवर हालवण हलवून घ्यायच आणि खाली उतरलात ना की तेजात एक लिंब बू पिळायचा.
हा
हा म्हणजे थोडासा लिंबाचा रस घाल घालायचा म्हणजे आपण जर एका एका कैरीच जर तसं ते झट पट लोणचं करायचं असलं तर फक्त अर्धा चमचा लिंबूचा रस घालायचा. हा मग कसंय एक मध्ये झटपट लोणचं आपल्याला सेम नाही नाही कच्चाच कच्चाच आंबा कच्चीच कैरी घ्यायची.
नाही ते गॅसवर जरासं हलवून घ्यायचं म्हटलात ना म्हणून म्हनल.
मिंट हालव म्हणजे फक्त कैरी नरम होऊपर्यंत नर नरम होई पर्यत हलून घ्यायचं आणि हे करायचं.
सगळं साहित्य टाकलेलं एकत्र सगळं लागण ते हलवून घ्यायचं का ते.
बघा म तुम्ही करून. हा त्यात फक्त लिंबू पिळायच आणि खायचं.
झालं
होय
फारच झटपट आहे हे लोणचन मग.
होय होय करून बघा म तुम्ही.
हो हो चालेल मला छान वाटल्या सगळ्या रेसिप्या. मी करते आणि मग सांगते कशा झाल्यात म्हणून मला रेसिप्या सांगित ल्यास त्याबद्दल